तोय आवाज?
तेव्हा कट झाला. हो येतोय ना मला. येतोय येतोय. तुम्हाला येतोय?
मगाशी हो तुमचा आवाजच येत नव्हता डायरेक्ट कॉल कट झाला.
हां ते आलं मला ते काय माहिती आता काय होतं त्याच एकच सेकंद आलं आहे. मग बघू आता काय होईल?
हो हो हो मता ह लास्ट वाला हां किती कॉल बाकी?
हम्म नाही पुढचा अ एकच बाकी होता माझा पण झालं ना तो त्यांनी त्याच्यात कट केला म्हणजे. मग झिरो आला मग परत नवीन टास्क मधलं पाच पाच आले त्याच्यातला ह पाहिलाय आता.
हो का बरं ठीक आहे असु द्यात बोलूया आपण.
हम्म.
ठीक आहे. काय म्हणता? नमस्कार.
तिकड पिंपळगाव बसवंतला ते झालंय हनी बी पार्क तर गेले
हो हो गेलेली ना मी ते हो गेली गेली. हानी पार्क मध मखीनच. हो खूप छान आहे बरका म मध वगैरे कसं टाक ता वगैरे किती त्यांना फिरावं लागतं वग असं मधमाश्यांना किती फिरावं लागतं? कुठून कुठून ते मध तयार करतात असं. खूप छान आहे बरं का त्यांनी दाखवल म्हणजे एक प्रकारची नाही मतांमध्ये मत मग खी असती त्याच्यामध्ये पण खूप प्रकार असतात. मग त्यांच्यामध्ये मग किंवा ते असे म्हणजे किती त्यांनी आम्हाला पाच प्रकारच्या दाखवल्या हो हो. राणी माशी वगैरे दाख खली होती परत एक आग्या मध म्हणून असतो तो अं परत त्यांनी काय केलं मध मख्खी दाखवलंय आणि मध कसं लागत ओरिजिनल मध भेट तो ना पूर्ण मध मखी पासून बनवलेलं बिना केमिकल, कल्च वगैरे असं आपल्या शरीराला पण हानी नाही आपण लहान मुलांसाठी पण देऊ शकतो ना.
हो हो हो.
असं त्यांनी दाखवलेलं आहे खूप छान आहे बर. त्यांनी मुव्ही पण तयार केलेली आहे मध मक्खीवर. अशी वीस पंचवीस मिनिटाची मुव्ही. तर खूप सुंदर आहे बघण्या सा
त्याला तिकीट वगैरे. का एंट्री फी आहे काही?
हो एंट्री फी आहे ना प आता पहिले दोनशे रुपये होते. आता पर माणूस दोन शं पाचशे रुपये झालेले आहे.
बाप रे इतकी फी आहे. मग त्याच्यात काही हे पण आहे का म्हणजे त्याचे राईड वगैरे फ्री आहे? फी आहे का पाचशेमध्ये?
नाही राईटस छो थोडसच राईट आहे. त्यांच पॅकेज असत को दोन हजाराचं असतं तीन हजार हजाराचा असत पॅकेजवर असत हम्म मग त्यांनी काय केलय आता त्यांनी आता राईड वगैरे वाढवले. पहिले आम्ही गेलो होतो तेव्हा एवढं नव्हतं तेव्हा त्यांनी काय प्रकल्प दाखवला होत. द्राक्ष असतात द्राक्षांची व्हरायटी दाखवली होती म्हणजे दुसऱ्या देशात जे द्राक्ष चालतात बघा त्यांनी प्रे प्रत्येक द्राक्षाच एक एक झाड लावलेल होत त्यांची व्हरायटी म्हणजे कशी आहे त काय वगैरे ते प्रकल्पाच म्हजे त्यांनी प्रोजेक्ट केलं होत. मग ती लोकांपर्यंत पोहोचवण्याच चा प्रयत्न केला.
हम्म हम्म हम्म माझी मिस्टर ना त्यांचे एक मित्र आहे तर ते तिथेच आहे जॉबला तर मग ते आम्हाला म्हटले भरपूरदा या तुम्ही बघायला. आणि परत ते पण काय करता मग ते पण बाहेर ये ना त्यांनी पण तो बिझनेस चालू केलाय मधाचा. कारण त्यांनी सगळी प्रोसेस बघितली आता कसं होतं काय होत. परत मग लोक शेतकरी लोक, का येत त्यांना हे काय करत मग ही पेटी जी आहे न म मधमाशांची. तर त्या मधमाशांची पेटी नाही एखाद्या शेतकच्या आहे ना शेतात ठेवायला देतात त्याला.
हो तुम्हाला सांगते कशात ठेवायचे माहितीय का जे आपले कांदे लाव तो बघत त्याच्या डोंगळ्याचं बी करतो आपण, डोंगळे ऐकले का तुम्ही? मग- त्या डोंगळ्यांमध्ये ती मधाची पेटी जर ठेवली मध माशा- आणि सूर्यफुल लावलेली असते बघा सूर्यफुलापशी मध- माशी खूप येते खूप खूप प्रकारचे येते यांना मध, गोळा करण्यास ते खूप मदत होते. सूर्या फुलापासून वगैरे किंवा त्या डोंगळांमध्ये खूप, हो प्रोडक्शन खूप जास्त भेटत बर का. असं आशा थ्रुत करत असेल कदाचित.
तेच म्हटले की मी ना असं भाड्यानी पेट्या देतो ठेवायला लोकांना शेतात. तर मग तुमच्या पण शेतात ठेवायची का मग? कारण आमच्यात पण शेती- ना म ते म्हणे तुमच्या शेतात ठेवा मग. जे काही आपल्या म्हणजे त्यांना जेवढं मध मिळेल. त्याचं ते काहीतरी आम्हाला भाडं देणार. ठेवलीेतात म्हणून असं काहीतरी होतात. तर ते सांगत होते- मला असं म्हणजे तुम्ही करू शकता ब माझ पण फायदा होईल तुमच पण होईल. तुम्ही एकदा या बघा आमचा प्रोजेक्ट आणि परत त्यांनी, बायको आहे ती पण घरी मग त्यांच पन. पर्सनल बिझनेस मधलं मध्ये नाही विकते म्हणजे इकडे नाशिक मध्ये- स्टॉल लावते कुठ एक्झिबिशन ला आणि परत घरती पण मग आ- तर लोकांना माहिती झालंय त्यांचं ऑर्गॅनिक आहे, मग लोक येतात घायला. त्यांच्याकडे
बरोबर. मऑर्गनिक भेटत नाव आता तुम्ही बघितलं मेडिकलमध्येध्ये वगैरेचा, कुठं पण केमिकलचाच प्रकार चालू आहे ना बऱ्यांपैकी. आता केमिकल शिवाय तुम्ही मध बघितलं का किती दिवस टिकत भेसळ चालू आहे बऱ्यापैकी. की आपण म्हणतो हानी पतंजलीच बनवलेलं. पण एवढं खासं आहे का ओ पतंजलीचं लागतं का ओरिजिनल ते, नाही लागत आणि ओरिजनल.
ना खोकला येत होत माझ्या तर मग मला एक माझी मै- त्रीण म्हटली की अग मध ते ना आल्याचा रस दे तर कब जातो. मग मी आणलं होत पण मग असं मला ते असं वाटलंच नाही प्युअर म खातोय आपण, पण
नाही तुम्हाला सांगतेय ओरिजिनल मध कशावरच खायचं माहिती का बाबळी- झाड ऐकलेले का कधी?
हो हो ऐकलं ना.
आ हा मग त्या बाबळीच्या झाडावर त्या मदांनी घर बनवलेलं असतं बघा. त्याच्यात ते मध असतं ते- ओरिजनल मध असतं खूप छान त्याच्यामध्ये इतकी ताकद असते. अप्रतिम ताकद असते, माझ्या मुला माझे मिस्टर होते ना-
ह ह
त्यांनी आणलेल होत एक दिवस अस त्यांच्या हाताखाली- कामाला होते आणि झाडावर मुलं होते ते त्यांनी पाहि- ते मग ते म्हणे सर तुम्हाला पाहिजे का? आम्ही रोज खातो मग त्यांनी आणलं पिशवी मध्ये - म्हणजे आम्ही थोडस ट्राय केलं इतकं सांगते अस एकदम सुंदर लागलं आपलं विकत याच्यामध्ये आणि
म्हणजे विकतच्या मधार आहे ना असं समजा एखादा आंबा आहे तो कसा एकदम झाडावरच पिकल्यावर छान ड लागतो तस हे म आपण जे विकत मध घेतो ना त्याला गोडीच नसती ते आपण असं आपल्याला क जात क आपण
आणि ते नॉर्मल असं सळी पण असतं बघा पातळ पळ सारखं असतं म आणतो आणि जे ओरिजिनल असं ते किती नॅचरल घट
हो हो हो पण मग आता कस आहे चरल भेटत नाही ना सगळीकडे मग नाहीला जास्त
ह हो आपल्याला तरी घेवाच लागतो
हम्म आणि लहान मुलं आजारी पडले का आपण म्हणतो नाही मग घरगुती पण उपाय करू लवकर फरक पडला पाहिजे लवकर बरे झाले पाहिजे मुलांना जास्त त्रास नको व्हायला अँटीबायोटिक कमी जावे लागले पाहिजे असं म्हणून
कमी दिले पाहिजे नाही ते चांगलं भेटतं पण मग अजून त्यांनी खूप वगैरे असं तुम्हाला सांगते संस्कृतीच. प्रकार दाखवले गेलेला आहे पूर्वी कसे बैल वगैरे होते बैलांचे प्रकार दाखवले तुम्हाला सांगते गायी असत गायींचे प्रकार दाखवले शेतीचे अवस्था ग्रामीण म्हणजे सिटी जे असते, त्याच त्यांनी प्रत्येक खेड्यामधलं वगैरे असे प्रोजेक्ट मानले हाय ते ते पिंपळगाव बसवल का म्हंजे ते गार्डन त्यांचं मधमक्कीचे गार्डनला वगैरे. अआणि जुन्या पद्धतीचे त्यांनी दाखवलेले गोठ दाखवलेला आहे एक. स्त्रिया कशा जात्यावर दळण दळायच्या. हां
काल गेली होती मागच्या वर्षी तिथेच, तरअ त्यांनी आम्हाला व्हिडओ पाठवलं होतं शाळेनी तुम्हा मुलांना काय दाखवलं आम्ही काय नाही. तर बघितलं चांगला बनवलेला आहे तो प्रोजेक्ट. म्हंटलं एखाद
हो खूप छान बनवलंय. संस्कृती दाखवलेली ना आपल्यावर.
हंम हंम, पण मग फी त्यांनी जरा जास्तच ठेवली सर्वसाधारण लोकांना पण परवडली पाहिजे.
ह म तेना पण ठीके ना पण मग त्यांना त्याच्या मागे तेवढं प्रोजेक्टला पण बनवायला वळ लागत
हो आणि माझ्या मुलांनी ना तिथे चॉकलेट काहीतरी त्यांनी ना अशा वेगळ्या गोळ्या बनवलेल्या होत्या त्या दिल्या होत्या त्या मुलांना, तर त्यांनी आणल्या होत्या घरी, छान होत्या. त्यानी आणल्या होत्या. तर छान आवडल्या मला, म्हंटलं जाऊ एखाद वेळेस. पण मग काय आहे मुलांनमुळे जमत नाही काही वेळेस ह. कधी आपल्याला टाइम असतो कधी मिस्टरांना नसतो, कधी शाळा
हो बरोबर, हो नाही भेटत वेळ नाही भेटत. मुलांमुळे सतत वेळच नाही भेटत. अजून तुमच्यात पंचवटीत काय पेशल आहे?
पंचवटीत आता इथे ना ती ग्रेट बाॅंबेची मिसळ झाली. चुलीवरची ती द्राक्षाच्या बागेत आहे. तुम्ही ऐकलं असेल ना?
ग्रेप एम्बस नाव ऐकलंय का? हॅलो! हॅलो! आवाज नाही येत आहे तुमचा.